हॅलो आवाज येत आहे हॅलो हा मला आवाज येत तुम्हाला येत आहे
नाही हॅलो नाही
मला येत आहे तुमची आवाज
हॅलो बोला ना नाही आवाज नाही येत ना हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो.
हॅलो.
हा मला येत आहे आवाज तुम्हाला येत आहे का
हो
आवाज नाई येत आहे तुम्हाला
हॅलो हॅलो.
हॅलो.
आवाज येतय मॅडम तुम्हाला
तुम्हाला येतय तुम्हाला यत का? हॅलो
हॅलो
मला आवाज येत तुम्हाला येतय का?
नाही मला आवाज नाही येत आहे हॅलो हॅलो मॅडम
हॅलो, हॅलो
नीट आवाज येतोय तुम्हाला नाही हॅलो
हॅलो.
हॅलो तुमचा बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येतय हॅलो.
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो.
मला आवाज येत आहे. हॅलो तुम्हाला आवाज येत आहे आता
हो, हो आता येत आहे
कुठे राहता तुम्ही
मी नागपूरला असतो.
नागपूरला कुठे?
हम्म
काय नागपूरला करण्यासारखं.
नागपूरला आहे ना फोटो आहे टिकण्यासारखं गार्डन्स आहे छान, छान बर्ड पार्क आहे खूप काही आहे रमण सायन्स आहे बघण्यासारखं.
हम्म. हॅलो हॅलो हॅलो आवाज येते का तुम्हाला माझा? हॅलो, आता येत मला पण आता येता का आवाज तुमचा पुन्हा काय म्हणतात. तुम्हाला खायला काय आवडते तुमची फेवर्हेट डिश वगैरे प्रसिद्ध असं काही खर्च
खायला तसेच मोमो ते इकडे एक मोमोजवाला आहे त्याच्याकडे असत म
अच्छा कुठले मोमोज आहेत खूप फेमस आहे का तिथले मोमोज
फक्त व्हेज मोमोजच मिळतात त्याच्याकडे म्हणून तिकडे जातो.
अच्छा अच्छ छान मिळतात का तिथे टेस्ट वगैरे छान आहे तिथला
काय म्हटलं मॅडम
टेस्ट छान आहे का म्हटलं तिथला
हो, हो टेस्ट छान आहे ना मॅडम
तुम्ही नेहमी जात असता खायला.
आ. हा नेहमीच जातो. आजच खाल्ले
आणखी नागपूरच्या बाहेर कुठे गेल्यात?
नागपूरच्या बाहेर होय नागपूरच्या बाहेर गेलो आहे ना उज्जैन ला गेलो आहे पुणे गेलो आहे मुंबई जाऊन आलो आहे दिल्ली पण झाला आहे.
उज्जैन ला फेमस काय?
उज्जैनला महाकल फेमस.
हम्म. हो का हचरला मी पण गेली आहे.
अच्छा काय, काय कुठे, कुठे गेलेय मग तुम्ही
अ तीथे त्यांचे दर्शन केले त्यानंतर मग तच्या बडा गणपती प्रय तथलं बालभैरव मंगलद हे सगळ बिजू आ. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो आवाज यतय का हॅलो. हॅलो. हॅलो.